बोला.
हा काय करायलात चहा पिऊन झालं?
नाही आता घ्यायचा बघा.
हां. आज काय पुरणपोळीच सण. हॅलो. हॅलो.
हां.
हां हॅलो.
महाराष्ट्र महाराष्ट्रीयन बेंदूर करतो आम्ही.
होय आम्ही पण अ महाराष्ट्रीयनच की.
हां.
हाच हाच काय बेंदूर.
नाही नाही फुडचा
फुडचा काय आमनी कर्नाटकी बेंदूर आहे.
हम् फुडचा बेंदूर करतो आम्ही.
हम्म हे महाराष्ट्रीयन कर्नाटकी बेंदुर आहे हा.
हां.
आम्ही मग हे आम्ही आम्ही नाहीतर हे करतो.
हा करता काय तुम्ही ह मग झाल्या तुमच्या पोळ्या?
हा पोळ्या झाल्या की.
होय.
आम्ही सकाळीच आवरतो.
होय.
आ होय.
ते आम्ही होळीच अस सण आणि बेंदूर दुपार नंतरच करतो आता कसं हितं आल्यामुळं कसं मग कधीतरी करतो सकाळचा
हा हा.
नाही दर.
मग आज काय वटपौर्णिमा वटसावित्रीचं ते काय हे आहे वाटत पूजा आज.
पौर्णिमा पण आहे आज.
हां ये. ते कसं आमच्यात कसं आमच्यात म्हणजे कोण पुजतच नाही नाही आमच्यात.
होय आमच्यात पण आम्ही जे आम्हाला पण नाही पूजायची त्यामुळे आम्ही पण पुजत नाही
ह अचछा
काय नाही चाललंय आभाळ भरलय येतंय का काय?
होय आता. तर पडालय बघा मुंबईत पाऊस चालू आहे, सकाळपासलं सारखं पाऊस चालू आहे.
हो तिकड पाऊस ज्यादा प्रमाणात पडलाय.
होय जादा प्रमाणात आणि. कस होतय आणि. हो सकाळी पहाटे कधी पडून गेलाय कळलंच नाही, आणि उठल्याबरोबर. सहा वाजता असं म्हणजे चालू झाला एकदम मोठ. मला थोड बारीक बारीक बारीक अस लागलं ते पडत पडत असं काय तर नऊ वाजेपर्यंत पाऊस होता इथ सकाळी
हम्म
सकाळी हा चालू तर झाला.
इथं पण सकाळी रिम जिम होती थोडी आत्ता जरा भरलंय आता एकीकड गच्च गच्च भरलेत ढग एकीकड रिकाम पांढर शुभ्र आकाश ये निळ निळ दिसाय लागलय.
होय आता पण आमच्यात असं घच्च एकदम भरून असं झिरमाट झिरमाट चालू झालंय.
म्हणजे दाट पण येऊ शकतय पण कमी पण येऊ शकतय.
मोठा आला की काही वाटत नाही बारीक आला की मग ते सारखं बारीक ह्याच्यात नको वाटतंय ते
नको वाटतंय किचकिच किचकीच सारखं वाटतंय नई
मोठा पडून गेला की काय वाटत नाही तेवढाच पडला गेला काल इथं तसच झालं. मोठा पडला गेला ऊन पडलं. म्हणजे पाऊस पडलाच नाही असं झालंय गच्च
होय. आणि का आमच जरा चातुर्मास बद्दल तुम्हाला सांगू काय माहिती
सांगा की
अह आमचं कसं आता पुढच्या बेंद्राला असं म्हणजे अ लहान महाराष्ट्र बेंदुर येतोय त्यापासन आम्हाला आमचं म्हणजे चातुर्मास चालू होतोय.
हा
मग त्या चातुर्मासला आमचं कसं हे संध्याकाळी दिवस बुडायच्या अगोदर जेवण हा चालू होत. श्रावणात नाही आता पुढच बेंदूर तर हे पौर्णिमा नाही ते पुढच्या पौर्णिमाला आमचं चालू होतंय. हा मग तेच कसं होतंय आमचं म्हणजे एक टाइम जेवायचं सगळं म्हणजे देवाच जरा उपास तापास चार महिने चातुर्मास म्हणजे बारा महिने आम्हाला कस दिवस असताना अ जेवायचं म्हणजे भेटत नाही कस लवकर दिवस असताना जेवायच होत नाही ज्यांना होतं त्यांनी करतात ज्यांना होत नाही त्यांनी हे चातुर्मास चालू झाल की चार महिने दिवस असताना जेवायचं म्हणजे रात्री काही खायचं नाही. असं करायचं मग आमचं दसलक्षण सोळणकर लोप्या असत्यात परत
मग सकाळी
अ सकाळी पण सकाळी दहा वाजता जेवाय आमचं संध्याकाळी दिवस कुठ साडेपाचला जेवायचं.
हा लवकर खायचं म्हणजे
कर खायचं रात्री जेवायचं नाही म्हणजे हे बारा महिन्यातन हे चार महिने म्हणजे देवासाठी एवढं उपास तापास म्हणजे
चार म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर दिवाळीपर्यंत
हा दिवाळीपर्यंत दिवाळीला जर अ ह्याच लाडू ओवाळलं निर्वाणवा लाडू ओवाळले की मग संपलं मग तिथन मग चालते म्हणजे तुळशी पौर्णिमेपर्यंत हे करायचं बघा.
हो कार्तिक एकादशी इकड तोपर्यंत म्हणजे ही वारी चालू झाली आताची. पुढच्या पुढची दुसरी वारी ती तोपर्यंत हे करायचं.
हा सगळं दे द ते तोपर्यंत करायचं. म आमच्या तस कांदा लसूण कंद मुळ काय खायचं नाही चार महिने.
होय.
हा चार महिने कंद मुळात
मग चटणी म्हटल्यानंतर मग तुम्ही विदाऊट कांदा लसणची केली पाहिजे?
आ् कायम चटणी करतो. एक एकदा एक एकदा आम्ही आम् म्हणजे मीटाचा पण वापर करत नाही आम्ही लोन वापर करतो. लो हा. लोन ते उपवास उपवासा ज लोन म्हणून असते ते चालतय. हा तांबड्या कलरचं मीठ. लोन म्हणून अस शुद्ध म्हणून ते लोनाच लोन चालतय. अ ते घालून आम्ही एक एकदा चटणी करतो वर्षभरासाठी म्हणजे कसं महाराज वगैरे आलं मग महाराजांचं काय ते चालतच नाही वर्षभराचं एक दोन दिवसाचं पीठ तेवढंच फक्त चालतंय आज दळलेलं उद्या एक दिवस परवा दिवशी एक दिवस चालतंय. त्याच्यानंतर परत दळायचं मग महाराजांना ते आमचं माताजींना ते आहार करायचं अस तर ते दोन दोन दिवसाचच पीठ दळलेल चालते तिसऱ्या दिवशीचं पीठ चालतच नाही. असं आहेय मग ते त्यावेळी करायच्या वेळेला तेवढंच दळून आणायचं तेवढंच त्यांना आहारदान करायचं अस. तेवढं तेवढं करायचं सगळं‌. आणि आता नाही तर ते आम्हाला आमच्यासाठी म्हणजे वर्षभराच लोन ज चालतंय म्हणजे त्याला जरा फळ नाही असं मीठ नाही खाल्लं तरी म्हणजे चांगलं असतय ते.
हां हां.
हा‌. मग एकेकास नाही कस ते सोसत नाही ते कस मिट हच्यान आशक्तपणा येत. त्या जरा लोन न.
मग आम्ही काय मीट मीट होय आशक्तपणा भरपूर येतेय त्याच्यान. मग आम्ही कसं. तसं पण असतय की.
ती चटणी करणारी मला म्हंटली की, ते तांबड मिठ तसलं. मी म्हटलं, मी कुठं मिळायचं?
हा.
तर ती म्हटली हो दुकानात नाही मिळतं की. मग ते दुकानात गेल्यानंतर चटणी करायच्या काळात ते सरतेच दरवेळेस. मग त्यांच्या कामाच्या ठिकाणी पण एकजण तो पण म्हटला मामा त्यातलं मीट आनायच नाहीय. म्हण ह्या वर्षी आता हे आणलंय पुढच्या वर्षी लक्षात ठेऊया.
हा हा लोन मिळतेय भरपूर मिळते लोन. मग ते लोनच चांगलं असते उपवासासाठी किंवा हे जे अ वर्ज्य केल्या वाणी होतय ओ त्याग केल्या वाणी. ते कसं जीवाला समाधान आणि त्याचं जरा असं फळ पण आहे ना आपल्याला. पण ते जे खाल्लं नाही त्याला म्हणजे हे मिळतय. हॅलो.
हा बोला.
हां. मग अ त्याच्यानंतर आपण आमचं कसं अ पाच लाख तीर्थकार आहेत मग ही जर ही पुढची पोरं ते माझी चातुर्माची चालू होते ना ती पोरं. किमान आणि दोन महिन्यापर्यंत म्हणजे नऊ रविवार येतातं. ते नऊ रविवार पर्यंत हे पार्श्वानाथचं. व्रत करायचं म्हणजे प्रत्येक रविवारी त्यांचं. लोपी ओवाळायची आणि? परत नाही तरी त्यांच म्हणजे उपवास करायचं. मग त्या दिवशी फक्त पांढरंअन्न तेवढं ग्रहण करायचं फक्त भात.
ह.
भात आणि? हा सपक भात त्या दिवशी मिठाचं पण वर्ज असते मीठ मीठ लोन लोन. पण वर्ज असत लोन पण खातं त्यांनी सफक हे केलेलं आहे मग त्याला फळ आहे असते. कि बाबा हे असं केल्या ना असं आपल्याला फळ मिळतंय. मग ज्यांना करून ज्यांना सोचतयं त्यांनी बिन मिठचं म्हणजे बिन लोन न घालता. करून खातात कोण असं लोन घालून करून खातात ते पण चालतं. मग कोण म कसं असं दूध आणि फळ. एवढं घेऊन असं हे करतातं. उपास करतात. होय होय करतो. कि माझं झालंय नऊ वर्ष ओवाळल कि ते आमचं पार्श्वथांची. अ नऊ वर्ष लोपी असतं मी ते केलयं कि.
ओवाळायचं म्हणजे आपलं आरतीचं ताट करूनं?
हा आरतीचं ताट करायचं पूजा म्हणजे ओवाळायला बसायचं एक दोन तीन तास ओवाळायचं असते ती.
होय,
होय अष्टक करायचं त्यांचं ते जप तप करायचं झालंस ते. विलीकरण करायचं घरचं मोह माया सोडलं म्हणायचं. आणि म्हणजे माझं. मोक्षाला जाण्या इतकी म्हणजे म्हणजे ही नाही पण त्यातून थोडंफार मला. काहीतरी म्हणजे मोक्ष प्राप्त होऊ दे असं त्याचं. त्यांच्याकडे प्रार्थना करायची?
होय,
हा. मग त्याच्यानंतर आपण हे नऊ रविवार केले कि. त्याचं म्हणजे नऊ रविवारचं नऊ वर्ष. ओवाळलं कि त्याला एक फळ आहे असं मोठं काय तर असं म्हणजे आपल्या. पुण्य संच म्हणजे आपलं साचतय आपण केलेलं. आपलं कुठं तर कर्म आपण काय तरी. केलेलं असलं ते जरा कमी होतयं कुठं काय पण न कळतं आपल्या हात. होतचं कि चूक.
हा.
हा मग ते त्याला ते जरा प्रतिसाद देतयं ते आपलं म्हणजे जरा कर्म आपलं कमी होतयं ते. पुण्याचं सक्रिय करून पुण्याचं जास्त हे प्रभाव पडतयं. पण ती व्रत कसं झाला कडक आणि हे करायचं आणि हे नऊ वर्ष ओवाळायचं असं. प्रत्येक रविवारी सकाळी सहा वाजता जायचं ते साडे अकरा वाजे. पर्यत घरी यायचं हा मंदिरात मंदिरात जाऊन हा मंदिर. सहा वाजता कधी साडे सहा वाजता म्हणजे पंडितांना कसं वेळ भेटेल. ते स्वामींना महाराज. कसं भेटेल तसं त्यांनी म्हणजे घेणारं म्हणजे पूजां अर्चा अं देवांची असत्यां. मंग ते सकाळचं पूजा अर्चा झाल्यानंतर आमची पूजा म्हणजे आमचं चालूं करतांत. मंग त्यामुळें ते हां मंग हे चातुर्मास. तरं हे सुरुवांत आमची पार्श्वानाथ तीर्थकरांपासून. आमचं हे ह्यांला चालूं होते आणि परंत आणि. गं गौरी गणपतींच्या वेळेलां. लोपी सोळं तरं दसलक्ष्षंण हे लोप्यां असतांत त्यांचं ते सोळा दिवसं बसायचं. अं दहा दिवसं दसलक्षांचं दहा दिवसं बसायचं. त्यांच्यामध्ये एवढं पुण्यं आणि एवढं हे असते की लई म्हणजे लई असं हे. सगळं आपलं कर्म कामं.